हॅलो हा येतोय आवाज?
हो आवाज येतोय आता बोला ना.
हॅलो.
हा बोला ना.
म्हटलं कुठल्या विषयावर आता बोलायचंय?
हा कुठला? तुम्हाला जो आवडेल त्या विषयावर बोलूया आपण.
हम्म चालेल.
हॅलो. हा येतोय ना हा-हा-हा ठीक आहे. चालून मग तुम्हाला काय आवडतं खायला वगैरे काय बनवता तुम्ही स्पेशल असं?
मी सगळं बनवते सर्व बनवता य नॉनव्हेज बनवता येतं खात नाही. अं नॉन व्हेज आवडत नाही त्याच्या मूळ खातही नाही. पण बनवता वगैरे येतो.
अच्छा मला मला. सर्व बनवता येत पण व्हेज नॉन व्हेज नाही. मी नॉन व्हेज खातही नाही बनवतही नाही.
नाही आता तर बनवायचाही विषय येत नाही. पहिले तरी बनवत होते आता बनवतही नाही. पण मग बनवता वगैरे येतो सर्वच असं.
अच्छा
हम्म कस स्पेशल आमच्याकडे साऊथ इंडियन फूड जास्ती आवडतं. इडली दोसा उतपा.
हा
मग कधी पावभाजी कधी पनीरची. वे सगळं असं हॉटेल स्टाईल बनवतय त्याच्यामु.
पावभाजी कशी बनवता
पावभाजी मध्ये मी काय करतेय की सगळे बटाटे आणि फ्लावर टमाटर अं परत ते वाटाणी हे सगळं मिक्स करून वन टाइम बॉइल करून घेते ते उकळून घेते सगळं उक उकडून घेतल्यानंतर की अ त्याच्यामध्ये अ पाणी तसच ठेवायचं की जसं त्याच्यातच स्मॅश करून व्यवस्थित ते झालं पाहिजे असं
अच्छा म्हणजे ज्याच्यात बॉइल केलेलं असतं तेच पाणी राव द्यायचं
हा मग कारण की मग बटाटे आहे ना आपण ते साळून घ्यायचे अस म्हणजे ह मग वॉश वगैरे करून फ्लॉवर झालं टमाटर झालं सगळं वॉश करून घ्यायचं आणि डिरेक्टली डायरेक्ट कुकरमध्ये लावलं शिट्ट्या झाल्या की पाणी तसच ठेवायचं कि उकडल्यायला जेवढं पाणी लागेल तेवढं आणि मग ते स्मॅश करून ते असं घट्ट झालं पाहिजे असं मग तसं करून घ्यायचं आणि मग आपलं कांदा लसून मग कांदा बारीक शिरलेला पण टाकते आणि पेस्ट पण टाकते हा
ह, ह
हो आणि मग तसं ते बनवायच पावभाजी मसाले वगैरे आता माझ्या बहिणी ज हा ते स्वतःच त्यांची मसल्यांची फॅक्टरी आहे त्यांच्याकडून पावभाजी मसाला एव्हण पण एक किलो आणून ठेवलेला असतो आणि मग ते टाकून बनवायच
अच्छा
हम्म मग आवडत ते पण सर्वांना आणि मला मसाला पाव जास्ती आवडतो मी काय करते किथ ते भाजी असते ना ती थोडी तव्यावर टाकायची त्याच्यामध्ये थोडास काळा मसाला वगैरे टाकायचा ते असं थोडं छान परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये ते पावला ला पाव कट करून अर्धा तस गरम करून घ्यायच जसं की आपल्याला हॉटेल वगैरे मध्ये देतात ना तसच
अच्छा मला पण आवडत आणि दुसर आपण रात्री केली ना भाजी दुस दुसऱ्या दिवशी अजून छान लागते पावभाजी मला तर शिळी पावभाजी खूप जास्त आवडते
तसं मला शिळी मेथीची भाजी आणि त्याच्याबरोबर शिळी चपाती जर राहिली ना बापरे मस्त स्वर्ग सुख आणि माझं कसं आहे माहिती का माझं म्हणजे माझ्या अख्ख्या घरात माहिती आहे का मला जेवताना गरम पोळी लागते म्हणजे की ती तव्यावरून डायरेक्ट ताटली मध्ये
अच्छा
हा म्हणजे काकू असो, मम्मी असो, बहिणी असो त्या डायरेक्ट म्हणता ये तिला बोलून घ्या तिला जेवायचं असेल हे गरम, गरम चपाती झालेली आहे मला तांदळाची भाकरी आवडते मग ती भाकरी पण असच गरम, गरम आवडते मग सगळ्यांना माहिती सगळे बरोबर असं मला देतात बाकी कोणाला नाही पण मला आवडत आणि छोटी त्याच्यामुळे काय लाडाई होतात तेवढे
हो आणि आई वडिलांकडे असल्यावर भेटत मग लग्न झाल्यानंतर मग करावं लागतं आपल्यालच
असं काही नाही या मी माझं लग्न जरी झालेलं नाही मी सर्व काम करते घरामध्ये.
काम करतो आपण पण काय केलं नाही केलं.
हा ते तेवढं आहे केलं नाही केलं तस बहिणीच्या. घरी गेल्यानंतर आहे ना म्हणजे सगळे जण म्हणाय तू गेली त तिकड तुला. काम कराव लागे अस कराव लागेल माझ्या कुठल्याच बहिणीच्या घरी. गेल्यावर मला काम करावं लागत नाही. ते स्वतः होय राहू दे. आमच्या त्यांचं ते करून घेतात.
हा.
त्यांच म त्या आणि खरं माहिती आहे का माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी ये ना. म्हणजे. आपल्याकडे कसं सकाळ संध्याकाळ भाजीपोळी कधीतरी आपण पावभाजी बनवणार किंवा मग. वड असं काय वडे पावडे इडली वगैरे हे कर. तरी बनवून त्यांच्याक तसं नाहीय. त्यांच्याकडे मॉरिंगला पा भाजीपोळी असते म्हणजे असते. तर नाईटला रात्रीला काहीतरी वेगळा पदार्थ असतो.
म्हणजे भाजी पोळी करायचीच नाही काहीतरी..
वेगळंच हो म्हणजे नाही का. आता फुलके असू द्या फुलके आणि अ पनीरची भाजी. पनीरची भाजी पार्सल आणतील आणि फुलके घरी बनवतील. आणि अ. इडली वगैरे डोसा फार आवडतो त त्यांना. मग ते डोसे वगैरे ते पिठ आणून घेता रेडीमेड आणून डायरेक्ट. बनवतात त्याच्यानंतर. पावभाजी झाल इडली फ्राय झालं. इडल्या दुपारी बनवून ठेवायच्या संध्याकाळी फ्राय करून द्यायच्या.
हम्म.
म्हणजे प्रचंड आवडतं.
प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि घरामध्ये कस कोण. कस करत त्यावर म.
हम्म आता हे अ छोले भटोरे झालं. अ परत ते काय दाळबट्टी झालं माझं कस. असं एक क मला मी बनवते वगैरे. पण ते बनवता बनवता जे वास नाकत जातो ना त्याने. खायची इच्छा नाही होत तर वासनेच पोट भरलेलं जात राहत.
हो
म्हणजे अक्षरश अ
मी त्या दिवशी अशी रेल बघत होती आणि त्याच्यामध्ये सत्यनारायणचा प्रसाद असतो ना तो आला.
म्हणजे मी फक्त मोबाईल बाजूला ठेवला प्रसाद बनवला.
अच्छा ह मी पण केलं होत एकदा ते. मी पाण्यात बनवला होता पण दूध नव्हतं टाकलेलं.
हम्म
आणि मी पण आता परवान असंच बघता बघता ना मैद्या बर्फी वगैरे आल, तर मला आवडली लगेच माची बर्फी बनवून टाकली. खूप छान झाली होती मैद्याची बर्फी पण
हो आणि तस माहिती का आपण बनवलं ना की होत ते, छान होत. आपल्याला असं वाटतं की आ चांगलं नाही झालं तर फेकून द्यावं लागतं की काय? असं होत पण असं काही होत नाही.. नाही मी तर देवाचं नाव घेते देवाच बनवते. हृ.. ते खरं होन येत शक्यत होतच नाही कारण की.. मेजरमेंट.. बरोबर त्या टाईप मध्येच घेतलं ना कि व्यवस्थित होत आता हे इडली पण आमता नॉर्मली आपल्याकडे काय होतं ना की रेशमच्या तांदळाची इडली बनवतात. जी... गी.. कितीही.. कितीही जीव टाकला ना त्याच्यामध्ये ती सॉफ्ट नाही बनत. कारण की त्या थंड झाल्यानंतर त्या पुन्हा अशा थोड्याशा रट होत. असं रबऱसारख्या होत्या थोड्या
हो.. हो
म्हणजे माझे तमिळनाडूच्या आहे त्या तर त्या फ्रेंडसच झालेल्या आहेत. तर मग त्यांनी मला सांगितलं की... अ म्हणजे ते इंग्लिशमध्येच बोलतात फक्त त्यांना मराठी येत नाही कडच तर मग हिंदी पण एवढं काही प्रॉ् ेत येत नाही, येत नाही ऍक्च्युली, मग त्यांनी मला सांगितलं. त्याच्यामध्ये इडलीचे तांदूळ जेव्हा तुम्ही घेता त्याच्यामध्ये थोडस अम्.. साबदाणा टाकायचा असतो अ.. उडदाची डाळ घेतात त्याच्यामध्ये थोड्याश्या मेथ्या टाकायच्या असतात म्हणे.
हम्म
आणि बाकी काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये हे फक्त चार त चार ते पाच तास भिजवायचं दळायचं फर्मिंगला ठेवून द्यायचं एकदा फर्मेनशन झालं कि.. तुम्ही लगेच बनवू शकता आणि तुम्हाला डोसा बनवायचा असेल ना ह्याच्यामध्ये पोहे भिजवून दळून टाकायचे त्याच्याने तो क्रिस्पी होतो. असं ते सांग.. बस बाकी काहीच करावं नाही लागत म्हणे. पण इकडच्या लोकां नाही ना ते रेशनचे तांदूळ बनवतात लई तांदूळच बनवता म्हणे आणि ते काय व्यवस्थित होत नाही. असं
त्याच्यासाठी मग एक मूड भरका होईना सबुदाना टाकायचा भिजायला.
हा.. नानी... रे ऍक्च्युली रेशीमच्या तांदळामध्ये ना नैज बनवायला पाहिजे. ते थोडसे ना रट होत आणि.. अ म्हणजे दोन इडल्या जरी एखाद्याने खाल्ल्या ना तर ते त्याला डायरेक्ट अस द लाग सार होऊन लागत पोट भरल्या सारख तिसरी इडली घ्यायची
तर इच्छा नाही होत हा इच्छा नाही होत खायची
आणि माझ आमचं तसं नाहीये आमच्याकडे बापरे इडली झाली म्हणजे अक्षरशः शेजारी पण द्यावी लागते आम्हाला
हम् हम् हम
का बरं, ह.. तिकडे म्हण मी कधी कधी विचार करते वास कस काही जातो यांना का इडली बनवते ही
ह ह ह
ह आणि तांदूळ पण मग मी इकडे ना काय केलं इकडे भेटत नाही तांदूळ ना मिणारे कट्टे घेऊणार ते मग ते कट्टे ठेवले ना किंवा ते घ्यायला येत नव्वद रुपये किलो तांदूळ येतो
कुठला तांदूळ वापरतात
इडलीच तांदूळ प्रॉपर इडलीचे तांदूळ वापरते हो हो हो इडलीचे तांदूळ वेगळे असतात
अच्छा हे तर मी पहिल्यांदाच ऐकते
नाही नाही इडलीचे तांदूळ वेगळे असतात. तेवढे ते घेण्यासाठी मी प्रोवि्हजन सेक्टरला त्या मावशींनाच घेऊन गेले होते त्या आणंटी आहे ना तामिळनाडूच्या त्या म्हणे की मला आय वॉंट इडली राईस. म्हटलं ओके म्हंटलं कम विथ मी- मग मी तुम्हाला घेऊन देते म्हटलं त्यांना असं त्यांना सांगितलं आणि घेऊन गेले त्यांना प्रोविजन स मॉलमध्ये गेलो प्रोविजन सेक्टरला गेल की तिथं. ब बरेच प्रकारचे तांदूळ असतात मग इडलीचे तांदूळ आपल्याला तिथे भेटून जातात.
बर स्पेशल त्याच्यावर लिहिलेलं असतं का इडलीचे तांदूळ म्हणून
हो हो मग लिहिलेलं असतं ना. इडलीचे तांदूळ म्हणून हम्म. अस आणि हा म मॉलमध्येध्ये गेल्या. सगळं गोष्टी भेटतातो मॉलमध्येध्ये गेल्यावर चालेल चला आपलं दहा मिनटं झाले.
हो ठीक आहे ठीक आहे मस्त वाटलं तुमच्यासोबत बोलून. हो ठीक आहे बाय.
नाही.